येउदे की मग. आम्ही कुठे ऐकणार आहे? नाहीं. तिकडे हाय ग.
रिकामा ऑडिओ
रिकामा ऑडिओ रिकामा ऑडिओ
तर मग. रिकामा ऑडिओ इथलंच फिरून यायचं पण जायच नाही नाय तु वरती चल मंग रिकामा ऑडिओ
रिकामा ऑडिओ
माम हग देव त्यांच शासनच
हो सके
द वर्ष प अह आहे ति हादर कडी लावून गेली..
खोटं
ज दिलाज ब स्पशल जा मुशक
उ परिवार बखातता हलाल
ख खल्ली खान स खाय
न आत
आं
आता किती वात लाग
काय झालं ा ते घाली त्यांनी
कितीमुळेज सांग किथ भर ग्याला आता आम्ही आला
तुमारी
कती जाच
अ गो मिीचे नादाणी क्या क्या भरगना देताै
ांली ह ती
जल के घडेे कर सुंदर सुंदर
हा
तवारी मि्री ग रख एक दिन उी मिट्टी मे मिल जाता ह अठा
तु म
जीवन मृत्यू जश खेळी बनकता जितना तमने भाग्य मे लिखा है उे परोरोपकार के सा बिताय ना की मय गेराम का को क समय होोतो रेत क घात पे चल रहा है जित मुस्िम ह उे अ्छे कर्म पे लगय
ोड्या गोळ्या नाहीहीत नाहीत पध येणारच का ज आपण
हो श
मला परते सुरवाती म्हून
कालस पाय
हम् हम त होता त्याला आपण जाऊ अगं मी तिला मध्ये योगाला जातो पण म्हणजल काई
हं
तला चा हा प्यायच्या आधी एक अर्धा तास योगा करा आणि मग चापी चार ब काय
स्नान करते हय दिखाई दे उे म पूजा पूल शौक
चार तानंतर काय खायच तेवा कर आणि हे कर म्हणलं ते पण नाही
हां तेण
तुला पाहिजेला तर पण नाही
तुला पाहिलेला क
हो तूर चबस््री गुर श खली बावान तिं सगळं नाम सुरोध शर्मा करम
ब नपश्रु बनाम कररून संकार आरं अवश्य हो ह
सांगायचं हा मला पाहिजेण सांगाय य य टायपिंग कोण करायच अस छा आपलंच येतय आपल्याला का आपलं पण बचछ जे होय आणि आप ज साई करायचं हा ह
इ को धर्मो का प्रमाण स्य निर्धारित करता
हो
अछा
हे किती दिवसात कम्प्लीट करायचं
क
दोन दिवसात तर नाही हा ददाला कस आणणे परत हे करून परत केलं स
आप पिता सल का सूर्य निर्माण होग
हो हो ठीक आहे र वॉट्सपण प्रॉबले
प ना का का हो च स चार सात
अरे आपण स कापास दुपारपासून किती केलल आणि मग पुढचा पाक तुम्हा सांग बाबाला इनस्टॉल करून घ हा आणि तस पुढचं प तेवढंच कंपुटर करून टक क माझ्या हज एक तासाच झालंण झा येतार सत कट
त्यां हा अगचवर त्याच करा पप्पाचं पण करून काय ह पप्पाचे रुप इनस्टॉल कर ह
ह ह
वाटलं. तुला तूू. स त्याच्या. सांगते म्हणजे तिकडचे पु
जाम जाणीलं तमना
अचछ आप ओके. हो अच्छा. तुम् आला की सुनेच्या मोबाईल मध्ये पण करून ठेवायच. हो ना. काय ना कळायला पण पाहिजे पाहिजे.
ह.
कोणत लावायचं बघू? त्यारयचं मग फिला कळते पुरगीला कळते. ल का सांग. काय येते राह रा आठ मिनटं झाली. हा हा हम्. ेच होत. अच. लगेल आम्ही लगे ते ही लगेच.
शिश्या आल्या त्याला त्याचा हगीज काढ.
हो. अच्छा.
अ नाही म्हणाले त. ऐकू येतंय का मी काय म्हणत होते. हा म ब बाया.
बर ब
नऊ चाळीस झाले ते बघ आता. हा. हो.
हम्.
लोक नाही कमी बले माझं पाचशे हेच पाचशे बाबाच्यावर पाचशे म्हजे तुला पंधराशे तरी येते. तुला. मला चारशे रुपे.
ह.
कर काय आपण ते चाळीस त्यांना चारशे येतात बावाला दिवस बाबाला बी चारशे. त्यांनी करायला पाहिजे. नाही हे केली तर चाईच्या मु नक्कीच करायचं. नाही तर तुम्ही करा त्यांच्या मोबाईलवर हा आयडीच्याका. प कर. का करायच नाहीतर एक काम करा. तुमच लागत नाही ना त्यांच्यावर आयडी सेड करा आणि त्यांची आयडी तुमच्यावर घ्या. आय डी पासवर्ड एक्सन केला म. आयडी नाही ते वर्कर नंबर. आय डी म्हणजे आहेय सोड आय डी नंतर. ए भार्गव आणिर चप्पल काढ केली स
अरे झोबकीिरे मग अस किरतीला दोब याती ना य त स
इे उमला अकडत क ब ना अ बाय फिरून फिरून व हो ब ब जा फव खाऊ न जा हा गाडी मारूनच पकल आम् ले मग बसा याला नाही ग